का.. बंद झालता. कट झालता का? ह... बोल की... ऐकू यालय काय नाही....
हा.. आत्ता यालय बघा.
ह -ह.... हेकाय कट झालं का काय ग? तिच आपोपच बनवलंय काय -काय?
हम...
ह.... काल गावाला घेतसतीस कनाय? कुठल्या गावाला गेलतासा म्हंणल?
काय चालय..?
काय नाही बाई. बसतुय आता जरास स्थिर. जेवुण तेन.. काय नाही बसलुय... म्हटल. तुम्ही..?
हा- हा... आम्ही पण आता गावा गेलेलो आता आलोय बघा...
तेच म्हंटलं काय कराय आता म्हटलं वेळ लाव.... ला.
हम्म... माझी बहीण हासत्या.... बाहेर. कोरियाला होती. मग ती आता आल्या...
हा -हा....
होय.
बहीण आल्या तिला भेटायला गेलो.
हा ना तेच कधी आल्या म्हटलं हम्म हम्म. तिकडच असत्या होय ती राहायला हा हा मग तिकडेच असत्या काय म्हणालोय.
दीड वर्ष झालं की आहे होय दीड वर्ष झालं गेलेली.
हा. हा.
हम्म मग आता आल्या हम्म.
हम्म.
मग ते मुलांना ब भेटायचं होतं तिला पण.
हा हा मुलांनी हा हा.
हम्म.
आपल्या इकडूच तिकडचं हेच असणार सगळं वेगळं वेगळं भागात याला देशातले
वेगळं होय वेगळ असत सगळं हिकड तर उलट सोफा असत. ताई म्हणालती आपल्या इकड आणि जरा
तो पुस्कार काय आपल्याला अगोदर हम्म.
हम्म तिकड नाही. तिकड सगळं मोबाईलला हे केलं की आपल्या आपण तिथं म्हणजे कुठं आपली बस येत्या त्या बसचा नंबर काय किती वाज कि म्हणजे आता. आपण बसणार असलो त्या बसमध्ये आपल्याला पुढं उतरायचंय तर ते लगेच मेसेज येतोय म्हण आपल्या मोबाईला तुमचा स्टाफ आ आता येणार आहे राहम्हणून अस कुणाला विचारायला तेन नाही काय नाही त्यामुळ सोपा आहे म्हणत तिकडचं. आणि आपल्याकडे कस भीती वाटते ना रात्रीच हिला ते. तिकडे अजिबात भीती वाटत नाही म्हणत माणसं चांगले तिकड तर आणि सगळे सी सी टीव्ही पाच पाच मिनिटाला सी सी टीव्ही पाच पाच मिनिटात
सगळे दिसतय अंतरावर हा हा. हम्म बाहेर देशाला समाप सगळे सुधारणा तर झाले चांगले
हा
हम्म मग थांबणार आहे काय आणि जाणार आहे.
हम् हा.
नव्हं थांबणार आहे का जाणार आहे?
काय नाही माझा मोबाईल स्पीकर आहे. कोण लावणे किती दिवस बाहेरच असत तरी पण कोण हात लावत नाही.
होय नी
चांगला म्हणाल ती
हा हा.
आपल्याकडेच आणि भीती वाटतय नाही अस हो आणल्या मुलांना तेन होय.
हा हा
आणि तिकड असं जास्त गाड्या नसत्याात
हा
आता कोण, अ चालतच जायच आता हे जास्त ही लांब असेल तरच मग गाडीनं नाही तर चालतच जायचं, आता आपण कसं इथल्या इथ जरी असलं एक दोन किलोमीटर वर तरी पण गाडी घेऊन जातोय, तसं नाही.
गाडीवरन व्हय आता कोण चालत जातय
त्यातच म्हणल जास्त हं सगळं चालायचंच तिकड आता ऑफिसला तेन पण चालतच जातोय. प्रदूषण होय, त्यामुळे तिकडच सगळ चांगलाय म्हण आणि तेवढ व्यायाम पण होतंय नव चालत.
व्यायाम होतंय होय, हा तिकडच कोण असं चालत नाही हे करत नाही सगळे आता आ गाड्या कुठं ह्याला शेता बीतासनी जर जायाच झालं तरी बी सगळी आता गाडीनच.
जायाच होय तस नाही आता ती म्हणालती की आता, पुढचा इथ दहा पंधरा मिनिटावर स्टॉप आहे तेवढ्यासाठी ती बस धरली कि नयी तिथली लोकं अशी तोंडाकड बघत्यात ते पुढच्या वेळेला लाज वाटून ते बसायलाच होत नाही आस बघ त्यात म्हणजे एवढ्याशासाठी तुम्ही बस कस काय धर पकडलासा अस
हा, मग इकड आपण नवीन असणाऱ्यांसनी काय माहित नसतय. हम्म, हा
हम्म, चांगल हाय म्हणालती छान हाय
हा
खरं महाग असतय सगळं, तिकड सगळं नॉनव्हेजच असतय नयी हम्म, मी नॉनव्हेज खात नाही सगळं अवघड आ, नाही खात
लग्न वगैरे काय नाही तीच?
नंतरून नाही अजून आता बघायच.
हम्म हं
हम्म
आता आणि लगेच जायाची असल्यामुळे लगेच कसं हे होणार यांच.
हम्म, बघूया आता काय काय करत्यात
हम्म हम्म, थांबला नाहीसा आलासा व्हय लगेच आ,
मुलांची शाळा असत्या नयी म आणि सकाळी गडबड होत्या, मग आला
हा हा अस हाय
हम्म
बाकी काय आणि?
भरपूर ते भरपूर आणती सगळ्यांना
व्हय नयी, किमती पण असणार भरपूर भरपूर त्यांच्याकड
व्हय त्यांच्यावर आता आहेत भरपूर त्यांच्या तिकड च्या चलनाप्रमाणे त्या किमती. कस होतय इकड
पडशील की. ए गप्प गं. अरे अरे अरे. हॅलो.
सगळ्यांना म्हणजे बिन विसरता सगळ्यांना घेऊन आल्या.
हाड. ह ह तुम्हासनी काय आणली?
हॅलो.
हा तुम्हासनी काय आणलीस? हॅलो.
हॅलो.
हॅलो. हॅलो. हाय की सुरू. हॅलो.
कोणता आवाजच येईना. मागणं येतं एक एक वेळा.
हॅलो.
हा आवाज यायलाय काय?
हम हम.
हम.
हॅलो.
हा आवाज आलाय काय.
कुठ गेल्या?
हॅलो. हॅलो. हॅलो.
हा बोला. हॅलो.
हा ऐकू यालय नव्ह. हा बोल कि.
दया.
हा हा.
हॅलो.
तेच हा बोल की बोल, तेच गिफ्टचच तुला काय आणलं म्हणालोय.
हा हा. मला पण माझं जरासं
काय घेऊन आली.
दार सडकला आहेत ना मग
हा.
हेच्यासाठी क्रीम आणल्या.
हा.
लेअर आणि पर्स एक आणल्या.
हा हा.
परफूम परफ्यूम.
आणि कॉस्मेटिक्सच प्रोडक्ट तिकड स्वस् इथं मिळत्यात नाही. हम्म.
हा हा.
मुलांना पण, एकट्याला गाड्या आणल्यात. एकट्याला मग ते शाळेला आहे म्हणून हे मार्करच हे बॉक्स असतोय तो आणल्यात.
हा हा, भरपूर आणले की मग. किमती पण भरपूर असणार तिकडे?
हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हालू. हॅलो. हॅलो. ह हॅलो.